हा नमस्कार ताई! येतोय आवाज.
हे मुलीचे ना
हो. तर आज आपण आपला जो आपल्या संस्कृतीत हिंदू संस्कृती इथला जो महत्त्वाचा सण आहे नागपंचमी याविषयी बोलूयात का थोडस.
हो बोलूया ना.
हो हो. तर नागपंचमीला आपण वारोळाची पूजा करतो. हो वारुळाला जाऊन
नागपंचमी हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा असतो. तर पहिले भरपूर करायचे वारुळायाची पूजा झोके बांधायचे झाडाला
हो हो.
पण मग आता सध्या ते कमी होत चाललंय.
हो ना. तरी पण आता शहरामध्ये वगैरे असं जातातच ना नागदैवतेला दूध लाया दुर्वा परत ते आघाड्याची पानं. घेऊन जातात ना तुमच्याकडं कशाचा करतात नैवेद्य
आमच्याकडे नैवेद्य म्हणजे दुधाचच दाखवतो फक्त
हा. हा ते उकडीचं पण करतात ना बऱ्याच ठिकाणी पुरण घा. पुरण घालून ते नाही का उकडतात बघा. हा का हा.
पूर्णाच दिंड.
हो हो उकडीचे दिंडे करतात अ बऱ्याच ठिकाणी गव्हाची खीर करतात बहुतेक आणि आमच्याकड नाहीत गव्हाची खीर करत आमच्याकडं ते उकडीचं ते दिंड वगैरे नाहीत आमच्याकडं म्हणत. म्हण ते उकडून करतात ते पूर्णाचा गोड नैवद्य दाखवला जातो.
हो नाही आमच्या इकडे ये ना.
अ शहराच्या ठिकाणी पण कुठं नसेल वाारोळ वगैरे तर त्या दिवशी कसं घरोघरी आता पाटावर काढतात ना चंदनानं किंवा ते हळदीनं असं. भिंतीवर वगैरे पहिल्या भिंतीवर काढायचे ना. आता ते पहाटावर पूजा करून मग ते नैवेद्य दाखवतात.
हो आणि भिंतीला पण च चिपकावताच ना आपण
हा नाही ते पहिल्या भिंतीवर असं काढायचे ना हळदीनं वगैरे पण आता चटवतात पण हो ब पाटावर काढतात असं आणि ते त्याची पूजा करतात.
हो.
हम्म.
तुम्ही जाता का मग वार उडायला
हो आमच्या इकडं आहे म्हणजे जास्त सिटीचा भाग नाही आमच्या इकडं.
तर आमच्या हा जवळचा आहे वारूळ ते
सहसा ते आता वड्याला जातात तर ते वड्याच्या तिथंच असतं ना वारूळ जवळपास कुठ तरी
हो असत ना मडा असतं वारं.
हा त्याच्यामुळं मग ते जातात तसंच वारळाला तुमच्याकडं ते फेर वगैरे धरतात का तसं पंचमीला ते
नाही नाही तसं काही नसत नाही.
ते भावाच्या उपवासा दिवशी पण झोके वगैरे खेळतात ना. आमच्याकडं फेर धरतात असं. अ खूप साऱ्या म्हणजे बायका मुली मिळून म्हणजे गाणे वगैरे म्हणतात वेगवेगळे
अं पंचमी होईपर्यंत हा.
आमच्या इकडे ना नसत तसं काही आमच्या इकडे फक्त वारुळाची पूजा करता आणि दुधाच दाखवता म्हणजे दूध ठेवता तिथे
हा वारुळाला गेल्यावर पण धरतात आमच्या इकड ते फेर धरतात आणि तसं गाण ते म्हणतात. म्हणजे कसं अं म्हणजे भावाचं असतं ना ह्याला महत्त्व ते पहिल्या काळी भाऊ यायचा बहिणीला न्यायला वगैरे मग हां मग ते तशी तशा प्रकारचे अशी गाणी म्हणतात.
हो तशी पूजेच मज भरपूर म्हणजे असं वेगळं पण आहे. म्हणजे आपण सर्पाची पूजा करतो. त्याच्यामुळे सर्पाची भीती नष्ट होते.
हो ना आता कसं ह्या श्रावण महिन्यामध्ये थोडा पाऊस पडतो ना मग त्या आता ह्याच्यामध्ये कसं त्यांच्या त्या आपण वारुळाला जातो त्याच्यामध्ये ते पाणी गेलेलं असतं मग त्याच्यातून ते साप बाहेर येतात ना.
मग ते बाहेर आल्यावर मग आ तर आ आपल्या घराभोवती ते असतातच ना मग ते आपल्या घरामध्ये शिरून किंवा माणसांना म्हणजे इजा पोहोचु नये म्हणुन त्यांनी काही म्हणून ती पूजा करतात असं पण मानलं जातं ना नागदेवतेची.
हं मग त्या म्हणून ते उपवास पण भावाचा उपवास म्हणतात की. म्हणजे पहिलं काही घडलं अस तेल वगैरे असं भावाचं मग ते भावाला आयुष्य लाभावं म्हणून ते उपवास केला जातो. म्हणजे आता ते श्रद्धा आहे लोक
काय आता करता उपवास पण मग दुपारी बारा वाजेपर्यंतच कोणी कोणी करत.
अ नाही आमच्या इकडं पूर्ण दिवस करतात.
त्या दिवशी मग ते मेहंदी लावायची पाच झोके खेळायचे नाही जास्त खेळायला मिळाले तर पाच तरी झोके खेळायचे. म्हणजे त्या दिवशी मेहंदीन हात रंगवायचा अस थोडं का पाच ठिपके का होईना असं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असं वेगवेगळं महत्त्व राहतं ना त्याचं.
हो.
तुम तुमच्याकडं असं वेगळं काय असं करतात.
हो कथा पण सांगताना
हां हो कथा असते ते पूजा करताना सांगतात. नऊ
हो. कृष्ण अवतारात नाही का, कालिया नागाचा परा हो, तसा केला.
ते ती गोष्ट सांगतायत. परत महादेवाची
तुम्हाली माहितीय का एखादी, त्याच्यातली कथा?
हो कृष्ण अवतारातली, माहितय ना.
होय.
ती आपण, यमुना नदीत जवळ म्हणजे कृष्ण आणि त्यांची खेळत होती.
समर्दन केलेलं, हो
हो, कालिया नागाचा पराभव केला त्यांनी.
हो. ते करायचंच होतं ना त्यांना, ते चेंडू गेलेला असतो
हो चेंडू गेलेला असतो
हा आणि हो ते सांगितले जाते
हो आणि कशी नागाची पूजा केली म्हणजे अ थेट शंकाचीच पूजा झाली असं पण होतं ना काही काही तस पण मानताना
हो मानतात तसंच
हम्
म्हणून म्हणूनच पूजा केली जाते ना म्हणजे रक्षण करावं सगळ्यांचं म्हणून
हम्म
हम्म
भावाच्या उत्तम आरोग्यासाठी
हो ना
आता येईल ना नागपर जंक्शन पण शक्यतो नागपंचमी हाजेवढा अस कृष्णा जन्माष्टमी त्यांच्यासारखा मोठाने पतीने सेलिब्रेट
अ हो जन्माष्टमी वगैरे जास्त मोठी करतात ना
हो पहिले पहिले करायच बाहेर का म्हणजे खूप अश गाणे वगैरे म्हणायच्या पण आता ती प्रथा बंदच होत चालली का तई
हो आता सगळे आपल्या आपल्या म्हणजे दररोजच्या ह्याच्यामध्ये जास्त व्यस्त झाले ना लोक कामामध्ये
वत
धावपळीचं जीवन झालं आधुनिक सगळं निघालं उपकरण वगैरे
त्याच्यामुळं जास्तीच त्यांना अ वेळ मिळत नाही ना थोडासा
होम्म
आणि तसं कसंता हे नागपंचमीला नागाचीच पूजा करतात परत कसं नाग हे शेतातले पण शेतकरी बांधवाचे असं मित मित्र म्हणूनच समोजलं जातं ना त्यांना मानलं जात
ह
कारण ते शेतातले उंदीर वगैरे हा उंदरापासून ण श मित्रच मानलं जातं
हो
हो ना
त्याच्यामुळे पण काही झालं पूजा करताात शेतकरी तर शक्यतो त्याच्यामुळेच करतात
हो हम्म
तसेला अम्बुलन्स लहान मुले झोका खेळण्याच्या आनंदासाठी
होा ना
त्याच्यासाठी कर्तव्य आहेत
हम्म त्यांचा वेगळाच उत्साह असतो
हो तमचा वेगाचाच होोत्सा
हातावर मेहंदी काढायची झोके बांधायचे
हो
म्हणजे असं महिलांना अगोदरच हौस असते ना हातावरती मेहंदी वगैरे काढायची
हो
हा आणि त्याच्यामध्ये हा सण हा सण म्हण आपल्यावर तर अजून जास्त उत्साह असतो थोडासा आणि वातावरण पण कसं सगळीकडं चांगलं असतं ना हिरवळ वगैरे असते
निसर्गरम्य असं असत थोडस शांत
वि ार वातावरण पावसाचं असतं काही वातावरण थोडं मिक्स असत त्याच्यामुळे मग मज्जा येत
हो ना तेच की उन्हाळ्यामध्ये कसं असं थोडस रखरखल्यासारखं वगैरे होतं ना पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ ते असते त्याच्यामु मग डोळ्यांना शांत आता अ असं वाटतं ना शांतच वातावरण असत ना थोडं
हो
के तही छान वाटलं बोलून तुम्हाला
हो हो चालेल चालेल
होा
बाय ब